हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो अहो नाही हा आताशी येतोय एक आजी आजी आधी आधी आवाज येत नाही मग पण नंतर येतोय
तेच आधी तू का बर कट केला तिकून केलतात हम
तिकडून गेलता पण मला आवाजच नव्हता येत आवाजच नाही येत मग का काय बरं
एकाच मिनिट कट नाही करायचं डायरेक्ट आवाज नाही आल तर कधी कधी नेटवर्क राते
हा
पण मग मला वाटलं आता आवाज येत नाही अ अ नई अजून ली अजून टाइम लागल हम्म
मला वाटलं म्हणजे झाली का काय आमची नाही बुआ अजून
हम् हम् माणसं होत ते पण मंग एक दिसात नाही होत ना. हम् टाइमच लागल. पाऊस हाय का जास्त?
पाऊस नाही एवढं जास्त, थोडक्यात ये.
मग काय काम झालंय दादा तिकड.
हा आता काय पाऊस नाही तर त्याच्या माग तर कामाही नाही तशी जास्त चालू. अशीच
हम्म. आमच्याकडे काही नाही असंच अ जास्त सहसा आवण्याने चालेल.
अ.
जेच, जेच रोप आलं त्याचीच चालील. थोडी थोडी आवणी झाल अजून जास्त बाकी हायत आवणे.
जास्त बाकी हायत होय, मला वाटलं उरकत आल्या असतील तुमच्याकडून लवकर होतात ना.
नाही इकड पाणी नाही विहिर आहे ना, ती
म उद्या माणसं येत असं. उद्या का माणसं हाईत, आ.
आवाज कमी जास्त होतय.
उद्या का माणस आहेत का मग.
हा मग उद्या हाय ना.
नाही तर मग.
तुमच्या इकड नाही भेटणार का माणस?
आमच्या कडे भेटतील, पण मग, पाय लागतील पाहून पाहून.
हा मग भेटली तर पाहून ठेवा मग.
म्हणजे मग होऊन जाईल ना आळणी आमची.
माणसं पाहायला लागतील मग पाहून ठेवायला लागतील.
हा पाहून ठेवा मग, भेटली तर मंग सांगा.
सांगतो ना म.
हम्म.
जापण लावा.
हा, आता जपाणी लावू. थोडीशी हा थोडीशी आवटी लावले थोडीशी जपानी लावू निम्मी.
हा हा.
सगळी जपानी लावली तर म डबल खत सोडाय माणसं भेटती नाही ना.
हा ते आहे बो परत माणसं लागत येते.
हा, मग त्याच्यामुळं मग बरे आवटी च आवणी.
काल किती माणसं लागतील तरी.
नऊ - दहा असली तर होऊन जाईल, नऊ दहा. नऊ - दहा, नऊ नाय तर दहा.
दहा एक माणसं ना.
हा. गाडी तिकडूनच का?
गाडीइकड नच पाहु असं.
हा गाडी तिकडूनच, नाही तिकडूनच. पाठवा ना गाडी म, गा गाडीन माणस संगच पाठवायचे.
चाल चाल. पहायला लागतील मग संध्याकाळी माणसं पाहलं
हा हा, माणसं पाहिले का मग मगांग
बर चालत.
काय भा काय भाजीला,
रानात बाजीला जायचं होत. रानभाज्या खुडायला जाणार आहे ती माणस. म्हणला तर झाले असं लावणी त या रानबाज्या खोडाय जायची. आं! रेनला काय झाला. चाल हॅलो! हटवार, रेंज जाते. तुमची रेंज जाते जाऊ द्या.